बोल ना. अग ते पूज्याचा फोन हरवला. हा झालं आता.
सापडला का मग?
ते आहे ना. पूजाचा फोन पाच्या पाच्या मागून कट करतच बटन दाबून गेलो होतो.
वेळ झालात
अरे किती सेकंद झालते मग?
अे खण किती झाले ते? नऊ हा नऊ मि नऊ सेकंद झाले होते. वर अकरा वर झाले. आणि त्याच्यात पूजेश फोनचा दाभाडा उठला. टाकायला घेतला होता खास. ते मी ना तिच्या घरात लावला चार्जिंगला, गीताकड ते फोणच नाही सापडणार.
फोन लावायचा ना त्याच्यावर लगेच सापडला असता. नाही सापड का?
स्विच ऑफ झाला. स्विच ऑफ करून ठेवला. होे
सापडला नाही?
हम् हा
दरका ली जाग आग मागकूत सकाळी चार्जर गेलो काल, आपण गेलो मि
कुठून, घरातून
आमच्या घरातून, हा मी तिकडं होते मिटिंगला
आ.
आणि तिकडच तू आ फोन चार्जिंग ला लावला. आन उजून फोन आला तर फोन चार्जिंगचा काडला गावात गेले. पैसे टाकायला, पैसे टाकून आले वावरात गेले. वावरात गेले ते कडी लावेल होती घरात. पण गट्टू काढून् नेला, पिन तशीच पडून दिली. कारण पीन जुन होती, गट्टू न नवा होता.
ह तुमच्या मात कोण इंच का काढायला बंर.
काय माहिती कोणी नेला. बरं पिन बी टाकली खाली आणि चार्जर नेला. गट्टू न्याल काढून, आणि आता बावीस हजारच फोण गेले का त्याच्या बरोबर येईल ते गट्टू.
चार्जर, बाबा सक्कां जा नाही साहेब सुद्धा करेल नाही आ माजे इतकं कर चालू आमचं, माय म टेन्शन आलं ब किरकिरीन म डोक्याला तान आला होता. मी म्हनल बे रिकाम काम म्हणलं मी वावरतत दररोज ना लय
कुठे सोडला मग पूजा काकु गावात आलता, तीथ काही फोन नव्हता त्यांच्याकडं.
आ हा ती म्हणती मी गीताकडे चार्जिंगला लावायला दिला, गीता म्हणती चार्जिंगला लावला. मी माझ कामाला लागून गेले म्हणे, मी काल पाहू म्हणे पुढच्या दा.
गीता कोन?
कैलास भाऊजी तुझ्या सून. फारग मी काल ते धरून दय आमचं बाबा ना सकाळं तू विचारू नको त्याच्यामुळे दोन थापडा हाणल्या मला. का ते चार्जर नाही हा, ते सापडच नाही तर गटू. मग घरात बी पडन म्हटलं तर, पण बॉर्डाच कसं काय घरात पडन खाली? सगळं घर उचकलं म्हलं की, एक नाही एक घर उचकलं.
रोजचां कसांरा काढां रोज तरं आं म्हणजे बॉल्डांचा चार्जर काढायचं नाहीं नां ते चार्जर चार्जर चाल डॉपमध्यें ठेवं इकं ठेव मंग एवढं गोष्टोय एकचं मिनिटं मंग त्यांच्यामुळे यांश अडचंण येते नां गेलां तरं गेलां तरं आंता कोणी हां म्हंडल
तुमच्यांमुळे दुसरं कोणी तरी असलं बहुतेक मंग असं चोरणारं कोणी कामांला आहे कां
कायं माहीत आंता कांहीं कारणंच नाहीं अई दोन थांपड हल्यां सकाळीं मलां किती कौर केलं इतकां धंगा नां म रांगा रांगा साहे पासनी गेलां आंत्ता खिचडी केली हां कारणं कांल मी वांवरातं गेली तेव्हां होतां ते नां मलां संध्याकाळी वावरांतून यांयला सात वाजले मंग रात्री फोन चार्जिंगला पाहायंला लां लागले तेंव्हा म्हणलां एढं चार्जर होतां नां बरं बोलड बी
नाहीं तरं घरांतच असेल कुठेतरी पाहायचं होतं नीट घरांतच असेल कुंठेतरी
बॉल्डाला होतं नां चार्जर लावेल बॉलडालां होतां चार्जर लावेल पिन खांली टाकली नां
पिन खांली टांक
पोरं स्वरांचे ठेवलं असं आणि कोणी इकडे उचलूंन नाहीं तरं
पोरं सार्या शाळेंत झालं होते सगळं आलं की तुम्ही सांग ते एक नाहीं एक कोपरा पाहिला म्हटलं घरांमध्ये एक नां एक कोपरां पाहिले लायाक
कोणीकडे जाईन बाई मंग असं कसं
मंग ते असं नाहीं एक नाहीं कोपरां बलं से कपडे अगं पणं बॉलडाल कां ते म्हणतांत मं खूंत बॉलडालां पाहिलं म पाहिलं वैयशू होती नां घरी घरांमध्ये बसेल वैशून खूदं चारर्जरचा फोन काढूंन मांल दिलां नां आणि निसते तीनं हजांर रुपये टाकायंला गेली मीगा मंग तेवढे घटांची
हां
तेवढांच आहे तेवढां रांडा पांगून गेलां अं न मी कायं चार्जर हो मी वांवरात चालले वांवरातून एवढं साडे सात वाजतां वांवरातून आले मी
अरेे देवां
हां
दुसरं कोणी पणं तिथं दुसरं कोणी न्यांयला तुमचे तुमचं कोणी असेल त्यांला
मंग आंता पूजेच फोनच दांगोड चालूं आंता सगळं पाहिलं पाहिलं कांहिला एकडेल गेली मोबाईल स्विचअप करूंन टाकला
बाई बाई
ह
आं ते चार्जरचं समजलं ते घेतां येतं माणसांला पणं मोबाईल एवढां मोठान मोबाईल गेल्यांवर तुती आवघडी
त्यांना ते चार्जर बी नाहीं भेटणांर ते कंपनीवाल्यांना फोन तिकूंनणच आणगं लागलं ते चार्जर ती कंपनीनी भेटतं जी लागतं ती
अवघडचं झालं मंग तरं
ह म मंग तेचं नं चार्जिंग लय भाव हारी होत होती ग दहा पंधरा मिनिटातच लगे पन्नास साठ टक्के चार्जिंग होत वीस मिनिटांच्या आतचं फोन काढावा लागतं होता त्यांचा.
हा ते नवीन असल्यावर असंच राहत ना.
हा बावीस हजारच फोन हाय न त्यो आमच्या घरात पहिला फोन तेच न मंग इकडं पाय तिकडं पाय निसत बावल बावळ्या होऊन जात बाई माणूस त्याच्या
अ मी म्हणतं होते ते याच द होईन का आपलं.
कोणचं?
बकऱ्याच अनुदान मधी बकऱ्याचं गो भेटण का ओ
का होत
फॉर्म भरायचा होता ते
आपल्याला इथं माया कोण भर नाय तो कृषी खात्यात तुला माहित नाय का मीला झालं म्हणु काम
पण मग असं फार्म भरायचं होता म्हणलं माझ्या नावावर.
बरता येतो न बरता येतोय ना कृषी खात्यातुन
किती क अर्जंट काम होतं का ते
हा होत कृषी खात्यातून होत अर्जंट ते साबळे मॅडम अनं आहिरे सर ये ना त्याला
मगं तेवढं विचारपूस करून पाहा ना माआ नावावरं फॉर्म भरून द्याना.
बरं बरं पहिलं मंग मगं हाय ना त्या दोन तीन दिवसात मिटींग मगं मी मॅडमला म्हणन ना
काही जागा बिगा दाखवाव लागन का त्यांला
हा जागा दाखवा लागती.
अजून
स्विचऑप केला अरे राम नाय मगं जागा दाखवा लागती जागा काय थोडीफार दाखीली तर होऊन जाती.
हा
किती दे अ किती शेळ्या देत्याती का पैसे देत्यात तसं आपल्याला.
आता ते हे ईड वांगा उचेलं ते पाच शेळ्याचं राहत नायतर मगं साठ हजाराचं अनुदान राहतं. हा ना गोट्या सगट जर भरलं गई गोट्या सगट तर मगं जादा राहतं.
म गोठात त्यांच देतं
हा गोठ्याची गोठा एक लाखाचा राहतो ना
मगं गोटा सकटच भरलं जाईन ना
हा तसं राहतं न ते भरावर राहातं आपल्या
हां
हम्म मी का तिथून जऊन मंग तुला फोन करीन मगं काबले मॅडमला सांगन अनं आयरे सरला बी सांगन मग करून घेऊ.
लागलंत माझं बोलणं करून दे तेन सोबत
हां ना. मगं तेच ना. हा. आज टास्कये म्हणून उचलील ति. आता शनिवार, रविवार दोन दिवस फोन नाही उचलीत ते. त्या दिवशीच मॅडम म्हणे, कृषी खात्याचे म्हणे आम्हाला- फोन आणि म शनिवार, रविवार नाही करायचा म्हणे जादा करून. सुट्ट्या राहतात ना त्यांना.
हा.
त्याच्यामुळं. मग असे करत्या. फोन करून घ्याना. तेवढं तुकडं नसन बहुतेक.
आपल्याला कस गोठ्या सण बकऱ्या शेळेच दोन्ही पण भ- मग तेवढ जे येईल ती बकरे शेळ्या बीळ्या राहात्या ती चांगली गोष्ट आहे.
हा. मग होताना. होता मग ते. त्यांचंच करावं लागतं आपल्याला. तु जागा नाही दाखवत वाटल्यास. मायी जागा दाखव तिकडच्या वावरात शेड मारेले ना मी.
कोण-
नाही मारला हम्. तुला करायचंच असलं तर इथं ए चंदूचा शेड दाखवेल म. मावतीकडच वावरात करताएत छाताची जाळी दाखवली ती. नुसत अनुदान बकऱ्याच जर भेटलं तर, आणि दोन्ही गाई गोठ्या जर सोबत भेटलं- मग काहीच नाही. दाखवा मग तरी पण दा दाखा हम्म. असं राहत. आमचं त्यादिवशी प्रशिक्षण झालं होतं तीन दिवस त्याच्यावर. मॅडम न सांगितलं बाई त्या दिवशी आम्हाला. फार्म भरू हे करू. पण मग बाया येत नाही करीत नाही. खर्च लागतो त्याला. फैल आणाला ह्याना तेना. आणि बाया पैसे देत नाही. त्याच्यामुळे मी मग एवढं काही मनावर नव्हत घेतलं मी.
हो
तुला जर करायचच असल तर मग करून घेऊ डायरेक्टच मग.
नाही मग माझ नाव देऊन टाका. माझ फॉर्म भरून घ्या मग- पाहू. काय जे लागल ते खर्च करून घेऊ.
हा. आ तुला माहितीय ना का त्याच्यात कसं लागत? कुठं काय कागद लागतो म्हणून. लोखंडाची खुर्ची आहे बरं का ही. मग त्याच्यामुळं-
माझं जर झालं समजा ज समोरच्याला बी एखाद्याला अनुभव आला तर खुद भरील ना मग नंतर.
हा. मग त्या दिवशी छाताई आल्या होत्या सोबत. तर मग छाताईन केलं ना तसंच. छाताई म्हणाल्या मला करून द्या म्हणे. प मग पैसे मीळेत ना. मग त्याच्यामुळं मग आपल्याला वाटत आपलं प मग- ब कागदाला याला त्याला जिथ तिथं पैसा लागतो. आपली काय शिल्लक नाही आपल्याला काही नको कोणाचं. पण मंग हेच ना.
ह
आता हेच बायान बिवरण वाटलं ना?
हम.
कपाशीच्या बॅगी बाया म्हणे दणा दण पैसे घेतले म्हणे. जादा कर हां. थोडं थोडं आमचं काढून घेतलं म्हणे. ते न अस फुगटी एक बी - बीधल नई. म्या फक्त पाहिल्यांदा सातशे रुपयाची गाडी रिक्षा करून मकाची बॅग बि आणल होत, त्याच सातशे रुपय भाड्यान जे- ब - जे रुपलीच्या हातन मी वाटून घेतलं म्हणलं इककिला किती भाड येत हे पाय म्हणलं? तेवढेच बायकून पैसे जमा केले तर ते बी काही बायन देल नाही अजून न. अन तुरीचं बी? अन याच बी आणलं कपाशीचे बोरगाऊन आणला. त पांडव बोल म्या दोनशे रुपये दिले, तर बायकोण दाहदा वीस वीस रुपये भाडं काढलं. अण तुरची ब्याच म्या कोणाकडण रुपये बी घेतला ती गोणी तर म्याच आणली त. मला बाय बोलतात त्या दिवशी मिटिंग मध्ये कृषा म्हने बाई तू येड्या वाणीच करते न तुमच्या आन फुगटच देते ते म्हणे, आपल्याला सोडीतात म्हने कोनी दोन रुपये तर? म्हनल जाऊदे बी काय कराच तरी आपल्याला म्हणलं, त्या दिवशी बा डायरेक्ट म्हणला म्हणलं पगारी खाते म्हणल अजुक आत्ताशि तर लागले. आजुन तर ठराव नाही मीन म ग- ग्रामसेवक न मला सही शिक्के दिले नाही अजून ठराव द्याला जावा ठराव दिलता मंजूर होई
कर फुगट चाबत नाही, मग, अन
फुकट कायला तुम्हाला पगार चालूये ना.
पाच हजार पगारे तर जाव ठराव देन तर मान्यता देणार ते. त्या दिवशी पासून चालू होईन पागार ना.
ग्रामसेवकच सही शिका लागतो का?
हा. सभला जा बऊून बसली मी गंज एक वाजेलो कही नाही सही शिक्के दिले मला ग्रामसेवकन. तर काल
एक मिनिट येज टाइम झाला मी काय करते दुसरा परत कॉल लावते ल
आ मग पाच दहा मिनटांना मी तशीच चार्जिंगला लावीती रुपालीकड फोन. मी मिस कॉल दिन मंग कर ह. मइ
कुळवे